हा बोला.
हा आवाज येतोय ना ताई? हा, जेवण वगैरे झालं?
हो झालं ना.
हा हा झालं बघा जेष्ठ आता आवरा लागलोय.
हा हा हा, काल पण फोन केला होता ना?
हा काल केलता पण कणी तुमचं म्हणजे काय झालं माहितयं माझा सायलेंट होता. आणि ती माझी मुलगी आहे का नाही तिनं बहुतेक सायलेंट वर केलीती असं झालं मग नंतर मी केल्यावर क नाही मग नंतर मला पण वेळ भेटला नाही मग करायचं बोललं आणि राहिलाच मी तो असं झालं.
हा तेच मी पण केलेला दोनदा दोन नाही तीन एकदा केलेला पण म्हणजे
माझं मला काय हा नाही सायलेंटवर होता त्यामुळे कनी उचलला गेला नाही ओ असं झालं.
हा हा तेच ना
होय होय, मग काय म्हणता आणि?
काय नाही काय नाही फाॅल लावत होते साडींना.
हा हा हा हा होय मी पण म्हणलं आज बघुया कॉल उचलत्यात काय.
हा तेच ना आता जस्ट मोबाईल हात हातात घेतला उठली ती काम संपलं आणि तेवढं म्हणजे काम करत हो ती ना ते संपलं, तेवढ्यात मोबाईल घेतला हातात, तेवढ्यात तुमचा फोन आला.
होय होय मग तेच म्हणलं तुम्हा ना की म्हणलं फोन करूया एकदा बघूया कॉल करून, मग काय आज स्पेशल? काय आहे आज आहे बुधवार. हम्म काय वातावरण काय म्हणते तुमच्या इकडे पाऊस वगैरे?
हो पाऊस चालू आहे, सकाळपासून पाऊस चालू होता, आत्ता थोडं वातावरण मोकळं होतंय. म्हणजे आहे तरी अजून, पावसाचं वातावरण पण पाऊस बंद आहे, तुमच्याकडे काय म्हणतं?
आमच्याकडे पाऊस काल होता बघा. काल दिवसभर पाऊस पडत होता आणि आता अ हेच आहे बघा ऊन, फक्त दिवसभर आता ऊनच आहे काय बरं आहे का कारण क पडे पण म्हणलं, नाही एवढा म्हणजे ह्या वर्षी नाहीये बहुतेक पाऊस आता.
आमच्याकडे होता म्हणजे आज दिवस सकाळपासून चालू होता आत्ता थोडा बंद झाला. हा. कपडे बिपडे सुकायचं लई टेन्शन राहतं पाऊस येतो का.
हो ते तर आहेच आणि नको वाटते ओ. आणि आता आमच्याकडे क नी हा म्हणजे कसं होतंय माहितीय का ते. ओली कपडे बघितले की नको होते त्याच्यामध्येच वेळ अर्धा निम्मा जाते. आता काल आमच्याकडे क नी दिवसभर पाऊस होता. आणि त्यानंतर मग आज नाही आहे, मग आज बरं वाटाले जरा, म्हणजे असं एवढं म्हणजे ऊन पण नाही आणि लई असं हे पण नाही पाऊसच काही नाहीये. फक्त वारं वगैरे सुटलेय बघा एवढंच आहे असं आहे. हम्म.
आमच्याकडे आहे अजून वातावरण येतो का काय काय माहिती?
होय तेच की. मग आ
ता आज पण आहे म्हणजे दोन दिवसापासनं चालू आहे असं सगळं
होय तेच की.
हम्म.
मग आणि काय?
काय नाही मुलगीय का तुम्हाला?
होय मुल गी आहे दीड वर्षाची आहे. तिज न हा ठिकाणी कसंय हा मग ते माहितच आहे तुम्हाला कसं असते होय मस्त त्यांच्या त्यांची हा हा माझी अजून झोपली नाही, मगाशी झोप काढून उठलीय. पण असतातच की ओ घरातली वगैरे कामं सगळं आवरसपर्यंत वगैरे असंय. आणि हे होते सगळं
फॅमिलीत अजून कोणी असेल ना तुमचं? म्हणजे थोडं सांभाळायला वगैरे पोरगी वगैरे.
नाही मी मीच एकटीच सांभाळते तिला. मी आणि मिस्टर असतात‌. होय आमची फक्त तिघांचीच फॅमिली आहे असंय. हम्म. बाकी कोण साम म्हणजे कसं होतंय, तिला एकटीला सांभाळून सगळं करायचं. सगळं उघडच होते. अ त्यामुळे आणि दिवसभर म्हणजे कसं मुलांचं काही ना काही तर आसतेच की.
हा हो ना आमचं पण तसचंय.
होय मु आणि मुलं क नी कसंय माहितेय बरोबर क नी काय तर असेल ना शांत बसणार. आणि काय तर वगैरे कॉल वगैरे चालू असेल ना मधीच काय तर हे करणार. असं आहे मुलांच. होय त्यांच सगळ्या गोष्टी अशा- - हेच असत. हम्म आता का नाही त्यांना कसं थोडं थोडं बोलायला येतय समजतय सगळं. मला एकदा वाटते की ते लहानपणीच एकदा बरं होतं. आ बाबा एका ठिकाणी तर थांबत - - तर होते. झोपत तर होते. आता सगळं अवघड झालय त्यांच्या पाठीमागन पळायला लागतय सगळ्या गोष्टी. आणि खाण्याचे पण लई हे हाईत. खायाला एवढं नाटक करतात. आता मला वाटते मी ती सहा महिन्याची होती ना? तवा मी तिला वेगवेगळे पदार्थ म्हणजे असं हे करून ती खात होती तेव्हा. आणि आता जसं ती वर्षानंतर मला वाटतय तिला खायचं म्हणलं की एक तीन चार आपण एक झालय ना घास तर ती लगेच आता नको म्हणत्या. ते
तसच असत. आणि -आणि काय ना कसं चव वेगळी लागाय लागून जाते असं थोडंफार बाहेरचं वगैरे खाताना मग ते तेेच
हा तेच महागायला पाहिजे. आणि आता विषय काय? आपण आता पहिल्यापासून हा त्यांना म्हणजे सॉलिड वगैरे देतय आणि त्याच्या त्याच्या आधी आपण काय एवढं दि दिलेलंच नसतय ना? बाहेरचं दुकानातलं वगैरे. तेंना दुकानातलं पाहिजे. म्हणजे अस बेकरीतल दुकानांतल पण घरचं नको झालय म्हणजे त्यांना ती टेस्ट ट पाहिजे झाल्या. असं आहे मुलांचं.
चांगल्या बाहेरच्या याची आता आधी कसं लहान अस त तेव्हा त्यांना टेस्ट कळत नाही. खारट हाय अ सगलाय जे भेटलं ते सगळं खाता. आणि नंतर मंग थोडं जरी एकदा जरी बाहेरच दिलात तरी मग टेस्ट होऊन जाते. मग तेच पाहिजे.
होय होय. ते तर आहेच होय. मग तेच कि मुलांच असं हे चालू झालं. हा.
आमच जॉईंट फॅमिली ना? सगळी तं म्हणजे माला बरेच लोक राहता आमच्या घरात. असं बिल्डिंग मध्ये भाडेकरू वगैरे दिलेले आहेत ना? ती त्यांच्याकडे पण जाते ना? तव कोण काय देतं. कोण काय देतं. असं सगळ्यांकडन थोडं थोडं असं खाऊन येते. मग घरी येऊन ति डायरेक्टली जेवतच नाही.
हा आमचं पण तसच आहे आता बाजूला माझ शे घर आहेत ना त्यांच्यापशी जाऊन येते. खाते वगैरे. मग आणि मी इथ आल्यावरण तिथं पण खात नाही एवढी जास्त म्हणजे कस व्हाय लागलय. ती दातं वगैरे येत असताना का नाही? ते प्रॉब्लेम होतय ओ मुलांना. म्हणजे असं खाऊ वाटत नाही. एक थोडे चार -पाच दिवस ना त्यांना ते त्रास होतय. त्यामुळ त्यांच तस होत असेल मला वाटतय. मग कणी ती त्या पिरड मध्ये खात च नाही मग त्यांच्या नंतर मग मला टेन्शन येत की का खाईना झाल्या? असं वगैरे. म्हणजे असं होतय आणि कसं मुलांचं कसं असतय जास्त आता खेळकूर झालय ना? खेळण्यामध्येच तेनि हे झालय बिझी झाल्यात. त्यामुळे तर ते अवघडच होतय सगळं. पहिल्याची मोलं कस होती एका ठिकाणी बसल हा बाबा बस म्हणलं ना बसायची. वगैरे खेळणी एक चार टाकून दिली की तिथं ती खेळत बसायची. आता तशी नाहीयेत मुलं.
हम्.
असं आहे. त्यांना काय पण द्या. त्यांनी बाहेर जाणारच. नुसतं पळायचंच. त्यांच्या पाठीमागन नुसतं पळायलाच पाहिजे. असं झालय ते.
हो ना आणि रोड वर जातात. म्हणून तो पण एक भीती असते.
ऍक्टिव्ह एवढे ऍक्टिव्ह आहेत ना मुलं आताची की, काय बोयच काम नाही खूप क्टिव्ह आहेत. म्हणजे ते आपल्याला ऐकत नाहीत आणि जे आपण म्हणजे आता बोलाल तसे बोलतात जे आपण करेल तसे करत. तात तेवढं हे आहे त्यांच असं आहे. हम्म, मुलांचं काय आहे.
लगेच हो ना. म्हणजे असं आपण जो शब्द बोललो का ते लगेच रिपीट करते माझ्या पोरगी तर आता. थोडी म्हणजे बोलायला वगैरे चांगली लागली ना हो.
तसं ते.
खूप काही बोलते. आता सगळंच म्हणजे आपल्याला विशेष वाटायला लागून गेलं की, म्हणजे एवढं बोलायला लागले बुवा अस.
हा ह ह हा, म्हणजे बघा कि म्हणजे केवढा लवकर. आता तुम्हांला सांगू काय मुलं म्हणजे. मुली आणि मुलांमध्ये काय होते. मुलं जर लेटच बोलायला लागतात पण मुली एवढ्या ऍक्टिव्ह झाल्यात ना. कि, खूप बडबडतात खूप काय मुलींच लई हे आहे. शार्प आहेत मुली आताच्या मुलं पण शार्पच आहेत. आत्ताची जी मुलं आहेत ना ती सगळी शार्प आहेत. असं हाय. त्यांना काय शिकवायला लागत नाही सांगायला लागत नाही सगळ्या गोष्टी. आणि आता ती मोबाईलची एक सवय नको पाहिजे बघा मुलांना नाही तर त्या मोबाईल मुळंना आता. तर काय मोबाईल मुळं जे-जेवत पण नाहीत मी तर ती सवयच लावली नाही.
''मी पण नाही लावली म्हणजे थोडी मध्ये लागली होती. आजे सासरे देऊन द्यायचे मोबाईल. नंतर ती कशी तरी आता हळूहळू-हळूहळू मोडत. ते नेमके सवय नाही तो खूप मोबाईल नादाला लावून घेतंय.
हा, मोबाईल बघत खाणं म्हणजे मला ते एक प्रकारची तिला सवयच लागते की मो ''--'' खायचं हे करायचं मग ती सवय लागते तिला.
ती काय करायची माहितीय का? आधी डायरेक्ट म्हणजे मोबाईल हातात घ्यायची ती डायरेक्ट सांगायची मम्मा जेव जेव मम्मा जेव जेव.
''हां''
म्हणजे मोबाईल घेतला तरच जेवायची आणि जर मोबाईल नाही दिला तर बाप. रे डायरेक्ट असे इतके पाय आपटायची डायरेक्टली खाली लोळायला लागून जायची.
तशीच करतात मुलं त्यामुळं आता मी कसं होतं तिला. एक सहा-सात महिन्याची होती. तवा थोडं थोडं मोबाईल ते आपलं युट्यूब वर दाखवतात ना ते. ते दाखवत होते तिला किड्सचं वगैरे ते त्यानंतर मगं मला. अस वाटलं की, आता हिला आताच बसून सुंदर जर मी दाखवल त्यानंतर हिला सवयच लागून जाणार. मग एक दोन-तीन महिने मी फक्त. हे केलं असेल त्यानंतर तिला आता अजिबात टीव्हीची पण सवय नाही लावलेली. म्हणजे एवढं तिला म्हणजे एवढं बाहेरचंच हेय जास्त. पण ती बाहेर इकडं-तिकडं असते त्यामुळेच की, असं होतेय होय. हॅलो,
हा, बोला की,
हा, बोला की,
हम्म, उठलय ती आता हा,
तेच म्हणलं
हां
एक थांबा हं, आता एक अजून तीस-चाळीस सेकंद, हॅलो बोला की.
हा बोला.
हम्, तेच म्हणलं आता उठली का ती?
हा उठली ना.
हं, हं, हं, झोपेचं टायमिंग काय आहे तिचं. आता दुपारी झोपते काय?
हा दुपारीच झोपते, अकरा-बारा वाजता.
हा, हा, हा, हा, हां.
म आता उठून, हो तीन एक तास झोपते.
हा. मग बरं आहे आप
मंग नंतर उठली मग, डायरेक्टली रात्री झोपते दहा एक वाजता.
होय, माझ्या पण सेम मुलगीच तसंच आहे. एकदा का नाही उठली की, मग दुपारी एकदा झोपते. आणि त्यानंतर मग रात्रीच डायरेक्ट झोपते.. असंय. एक, दोन, तास तरी झोप पाहिजेच तिला असंय होय. चालेल, चालेल मग घ्या मंग तिला.
हो, हो, हं.
हा हा ओके ओके चालेल.
हा करते मी थोड्या वेळात हं.
हां हा ओके करा की, हा चालेल.